हॅलो हा बोला मॅम नमस्कार मॅम
हम्म मला ना पाण्याविषयी बोलायचं होतं पाणी आपल्यासाठी ती म्हणजे शरीरासाठी आणि जगामध्ये सगळ्या ठिकाणी म्हणजे पाणी किती महत्त्वाचं आहे ना. याबद्दल मला सांगायचं होतं तुम्हाला तुम्हाला आहे का काही माहिती पाहण्याबद्दलची
पाण्याबद्दलची अशी माहिती आहे मॅम आता सध्याला पाण्याचा दुष्परिणाम पण होतय. कारण की पाणी आता पाऊस पाणी नसल्यामुळ पाण्याचं पाणी दूषित येतय. उदूषित येत आणि त्याच्यामुळे कसं आहे आता ते एकवा गाड वगैरे बसवतात तेे. म्हणजे त्या एक्वागार्ड वरच पाणी वगैरे लोक पितात. आणि ते पाण्याच परिणाम पण येना चुकीचं होत. ना शरीरावर त्याचा परिणाम होतो कारण कि ते पाणी नॅचरल पाणी आपण पिऊ शकत नाही ना. मला तरी असं वाटतं कारण की आपण बाहेर गेलो म्हट त्यावर आपण प्रत्येक ठिकाणी ते एक्वागार्ड घेऊन नाही जाऊ शकत. बिसलरी घेतो बिसलरी घेतो पण मग. ती थंड राहती कधी ती भेटते अव्हेलेबल असते कधी नसते.
हम्म. आणि ती पॅकेजिंग कशी केलेली असते ते पण आपल्याला माहिती नसते ना पण मी तुम्हाला सांगते. पाणी शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे शरीरसाठी पण आणि परिसरासाठी पण पाणी किती महत्त्वाचं आहे अस मानवी शरीराच सुमारे किती साठ ते स टक्के भाग पाण्याने बनलेला असतो मानवी शरीराचा म्हणजे शरीरात आपल्या जी पचन क्रिया असती आपलं तापमान जे नियंत्रण ठेवतं. विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी म्हणजे किती पाणी लागतं. म्हणजे आपण किती पाणी पिलं पाहिजे हे सगळं पाण्या पाणी महत्वाचं असतं म्हणजे दोन ते तीन लिटर पाणी जेव्हा आपण प तेव्हाच ते विषारी घटक आपले बाहेर पडतात शरीरातून असं त्याच्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळ आपलं म्हणजे शरिरात हायड्रेशन चांगलं राहतं म्हणजे आपलं शरीर ताज तवाने राहतं. डिहायड्रेशन आपल्याला होत नाही आणि डिहाय हायड्रेशन झालं तर आपल्याला त्रास किती होतो डी हायड्रेशन झालं तर लूज मोशन म्हणजे जुलाब उलटी त्या असे त्रास होता आणि समजा. पाणी जर आपण कमी पिलं तर आपल्याला अन्नाचं पचन होत नाही. परत त्याच्यामुळे आपलं म्हणजे पोषक जे घटक असतं ते पण तयार होणार म्हणजे शरीरामध्ये मदत होत नाही जर पाणी जर कमी पिलं तर. त्याच्यामुळे पाणी खूप महत्त्वाचं आहे पिन असं. आणि पाणी जर पिलं तुम्ही व्यवस्थित रोजची रोज तर तुमच्या शहरात जे म्हणजे खराब घटक असता विषारी घटक असता. ते आपण कोणत्या गोष्टीद्वारे बाहेर पाडतो घाम असतो घाम जर आला. त्याच्याद्वारे ते बाहेर पडतं. आणखी लघवी करतो आपण बाथरूमला जाणं. लगवीतून आपलं ते विषारी घटक बाहेर पडता.
आणि मेन म्हणजे आता डॉक्टर लोक पण सांगतात ना की तीन लिटर पाणी शरीरात गेलंच पाहिजे.
हम्म त्याच्यामुळ मग एवढं हा पाणी एवढं गेलं ना पोटात आपल्या तर आपली म्हणजे ऊर्जा पण भेटते त्याच्यामुळे आपली त्वचा पन चांगली राहते म्हणजे एकच नुसत शरीरच नाही. आपलं स्किन आपल्या आपण स्किन साठी आपण किती काय काय क्रीमा लाव ह ते लावते लावते करतो पण मेन गोष्ट म्हणजे आपण मेन गोष्ट म्हणजे स्वस्तात मस्त आणि फुकट मिळणारं म्हणजे पाणी समजा आपल्याला नाही का घरात असत कंटिन्यू अवेलेबल असते ती गोष्ट तेच आपण पित नाही त्याच्यामुळ मग ते आपलं चेहऱ्यावर पुळ्या येणं किंवा मग त्याच्यामुळे उष्णता वाढते हे प्रकार घडतात त्याच्यामुळ पाणी खूप महत्त्वाचं पाणी जर पिलं तर तुमची चेहर आपण अस ताजे तावाना राहील त्याच्यावरच थकवा दूर होईल असं त्याच्यावर पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे असं
आणि सकाळी सकाळी पण गरम पाणी पिलं पाहिजे नाही का त्याचा पण त्या चांगला परिणाम राहतात कि हम सकाळी वगैरे पिलं म्हणजे शरी शरीर चांगलं राहतं निरोगी राहतं सर्दी होत नाही आपल्याला त्रास होत नाही
काय असत समजा पाणी जर कमी पडल तर आपल्या शरीरात काय असत पेशी असत पेशी जी ना आपल्या शरीरामध्ये म्हणजे रक्त स्नायू सगळं म्हणजे ते मानवी शरीरात म्हणजे ते अ ठेवण्यासाठी चांगलं ठेवण्यासाठी ते कार्य करत असत नाही का आणि जर आपलं पाणीच कमी झाल तर ते मग पेशन मध्ये पण पाणीच प्रमाण कमी होत ना मग त्याच्याने लगेच आपण म्हणतो नाही का पेशी कमी झालंय लगेच आपण सलाईन लाव हे लाव मग सलाईनमधून ते - पाणी दिलं जातं समजा औषध वगैरे टाकून तेव्हा आपल्या शरीरातलं ते पाणी वाढलं जातं पण आपण हा विचार केला आपण जर नॅचरली पाणी पिला नैसर्गिक नाही तर जे आता ओरिजिनल पाणी असतं तेच जर आपण तोंडातुन पिल रोजच्या रोज रेगुलर तर आपलं आपल्याला हा पेशी कमी होणं किंवा जास्त होणं याचा त्रासच होणार नाही ना बरोबर आहे का नाही त्याच्या - पाणी महत्त्वाचं आहे पाणी पिण जास्त महत्त्वाचं सलाईनमधून पाणी घेण्यापेक्षा आपलं जे ओरिजिनल पाणी पिऊनच पाणी वाढवलं न शरीरातलं ते खूप चांगलं आहे नारळ पाणी हो नारळ पाणी ते तर किती देवानी अ किती भारी निसर्ग म्हणजे निसर्गाने बनवलेली गोष्ट जारळ पाणी म्हणजे त्याच्यातून आपल्याला किती प्रोटीन विटॅमिन्स भेटत हो
पण ते सलाईण काय कामाच नसत केमिकल असत ते
केमिकल त्याच्यापेक्षा हे पाणी पिलं तर किती चांगलय आहे आणि पाणी म्हणजे आपल्यालाच नाई तर झाडांना सुद्धा किती महत्त्वाचं आहे झाडांना जर पाणी दिलं पाणी तेव्हा झाडांची वाढ होते आणि झाड जर वाढले तर तेव्हा आपल्याला पाऊस पाणी पडतो नाही का ही पण एक महत्त्वाची गोष्ट झाली नाही का म्हणजे त्याच्यामुळ पाणी अ किती कुठं कुठं कुठं कुठं म्हणजे पोहोचलेला घटक आहे असं पूरक म्हणजे स्रोतच झाला नाही का पाणी म्हणजे पाण्यापासून म्हणजे भरपूर फायदे होता आपल्याला प्रत्येक गोष्ट पाण्याशिवाय होत नाही पाणी पाहिजेच असतं खुप प्रत्येक गोष्टीला खाण्यासाठी, पिण्यासाठी, धुण्यासाठी प्रत्येक गोष्टीला आणि ते पाणी म्हणजे किती जपून वापरावं हे पण आपल्यावर आवलं
आणि आता तर सध्याला पाऊस पाणी पण क कमी होते. हा पाऊस त्याच प्रमाण कमी झालं म्हणजे. पाणी पण आता ते पाण पाण्याची गोष्ट म्हणजे अनुभव आहे ना. पाण्याचे जास्त महत्त्व आता आता होतय कारण की पाणी कंटिन्यू आता कमी प्रमाणात वापरलं जातं म्हणजे देतात सोडतात ते कमी मा आपल्याला आपल्याला त्या जा फील फिल्टर करून नाही सोडते नाही आणि गढूळ पाणी जास्त येतेय आणि दोन दिवस कंटिन्यू पाणी राहत नाही आपल्याला पण आता म्हणजे एवढं पाण्याच कमतरता झाली म्हणून लोकांनी पाण्याचं म्हणजे एक केलं पाहिजे की पिलं पाहिजे जास्त करून वापरून प चांगलं वापरून आणि पिणं पण गरजेच आहे नाही तर पाणी कसं दो, दो पहिलं कसं राहायचं पाणी सोडून द्यायचे. धो, धो चाललाय जाऊन आपलं काम चालू आहे काम चालू आहे पहिले तस राहायचं कारण की तेव्हा पाण्याचं प्रमाण जास्त होत.
जास्त होत आता पाणी झाड कमी झाले. त्याच्यामुळे पा पाऊस पाणी कमी झाला आणि पाऊस पाणी कमी झाला. त्याच्यामुळे मग पाण्याचं प्रमाण कमी झालं असं झालं मगं पाणी एकदम जपून वापरावं लागतं त्याच्यामुळे माणसं लोक आपण काय करतो नाही पाणी जपून वापरायचं. मग आपण पिण्यासाठी कमी वापरतो, धुण्यासाठी कमी वापरतो. प्रत्येक गोष्टी कमी वापरतो त्याचा परिणाम झाला आता शरीरावर झाला आणि प्रत्येक गोष्टीवर झालाय माणसाच्या असं झालंय ते.
आणि मग ते दवाखण्यात खर्च करावा लागतो आपल्याला. त्यापेक्षा पाणी चांगलं पिलेला ते परवडतं ना. म आणि त्याचा असर होतो चांगला होतो वाईट होतो.
हा पाण्याचा नाही. पाण्याच चांगलं पाणी पिलं ना तर त्याचा त्रास नाही होत त्याचा चांगलाच परिणाम होतो. आपलं हयड्रेशन चांगलं राहत डिहायड्रेशन आप आपल्याला होत नाही जुलाब, उलट्यांचा प्रकार किती मोठा आजार आहे.
हा.
डिहायड्रेशन झालं तर आपल्याला जुलाब, उलट्या होत ना तो आजार होत ना त्याच्यापेक्षा मग पाणी चांगलं प्या स्वच्छ, पाणी प्या असं. त्याच्यामध्ये तुम्ही फिल्टर करून अ पिलं तरी चालेल किंवा एक्वागाड आले आता एक एक्वागाड थ्रू पाणी पिलं जात असं मग त्यानी त्रास होत नाही ना त्याच्यामुळे पाणी महत्त्वाचंच आहे. पाणी पिणं जास्त गरजेचं आहे आणि आपलेच समजा हा झाडं लावणं वगैरे त्याच्यात सुद्धा झाडांना पाणी देणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. झाडांना पाणी दिल्याशिवाय अ अ पुढं झाड वाढणार नाही झाड वाढल्याशिवाय ते सावली देणार नाही किंवा मगं अ पावसाचं प्रमाण कमी होईल ना झाडं लावले तर ते झाड हवा सोडतात. आणि त्याच्यामुळ मग पाण्याचं पावसाचं प्रमाण म्हणजे वाढतं ना मग पाऊस पण येतो ना. आणि पाऊस गरजेच आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी नाही तर आ सगळ्या लोकांसाठी किती गरजेचं आहे पाऊस नाही का त्याच्यामुळे पाणी हे पाहिजेच असं पाण्याशिवाय हे म्हणजे काहीच अस्तित्वच नाही असं समजायला जे आपण खूप महत्त्वाच आपल्या शरीरासाठी पण आणि प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतच. म्हणजे पाहिली आपल्या अ म्हणजे एक स्त्रोतच झालाय प्राणी जस अन्न वस्र निवारा झाला ना त्याच्यामध्ये हा पाण्याचा सुद्धा एक स्त्रोत झालाय आपल्यासाठी
हं.
खूप महत्त्व आहे पाण्याच आपल्याला शरीरासाठी पण आणि बाहेरच्या दृष्ट त म्हणजे झाडांसाठी वगैरे असं निसर्गासाठी पण पाणी महत्त्वाचं आहे. त्याच्यमुळ मला असं वाटतं पाणी प्रत्येकानी पिलं पाहिजे रोज म्हणजे तीन लिटर तरी पाणी आपलं पोटात गेलं पाहिजे असं लहान मुलां मुलांना सुद्धा पाणी नेहमी पाजलं पाहिजे. वेगळं पाणी दिलं पाहिजे. हम्म त्यांनी त्यांना समजत नाही लहान मुलांना पाजे त्यांना समजत नाही आपण वेळवेळी त्यांना पाणी दिलं पाहिजे एक बाटली भरूनच. ठेवायची तेवढी संपवलीच पाहिजे असे नियम ठेवले पाहिजे पाण्याचे तेव्हा पाणी पोटात जाईल आणि शरीर पण निरोगी राहील आणि काही आजार पण्य होणार असं आणि शुद्ध पाणी प्यायचं फक्त एवढंच बाहेरचं पाणी अ म्हणजे डायरेक्टली खराब आलेलं असतं ते पाणी ते शुद्ध करून प्यायचं त्याच्यात अजून त्रुी हा प्रकार आहे त्रटी फिरवायची त्यांनी जंतू मारून जाता किंवा मग फिल्टर करायचं फिल्टर मधून पण पाणी शुद्ध पाणी येतं ते पाणी प्यायचं असं प शहरातले घटक बाहेर पडत विषारी घटक बाहेर पड पे पडले जातात पाणी जर पिलं म्हणजे रेग्युलर पाणी पिलं तर असं परत तसच आपले जे सांदे अवयव त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे पाणी हे किती महत्त्वाचं आहे ते एक असं वंगन म्हणून काम करतं माहिती डोळ्यांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी मेंदूसाठी पाणी हे खूप उपयुक्त आहे म्हणजे खूप महत्त्वाचं आहे पाणी त्याच्याशिवाय काहीच नाही म्हणजे आपलं पूर्ण शरीर हे पाण्यानेच बनलेलं आहे असं समजायचं पाणी जर नसलं तर शरीर निकमी होऊन जाईल असं जस अ्नाची गरज असतील शरीराला तस पाण्याची सुद्धा खूप गरज असते हम्म तरी त्याच्यामुळे मग पाणी हे रेग्युलर घ्यायचच हो नाही पाणी महत्त्वाचं स््रोतच आपला
किती महत्त्व येत पण समजत ना मग चालेल म
चालेल र मग ठीक आहे थँक्यू